आं
हॅलो!
हा, काय करालेस?
बोला की, काय नाही हाय की बसलोय.
हा हा हा ह हा, काय पाऊस वगैरे आहे काय?
होय, आत्ताच सुरू झालाय पाऊस, तुमचा चहा झाला?
हा, चहा झाला की.
काय करायले? झालं आताच.
हा हा हा.
हम्, काय करायलाय? होय, आज सुट्टी आहे आज रविवार, उद्यापासून कॉलेज सुरू होणार आता.
हा हा हा हा, कॉलेजला, गावी आलीस होय?
होय.
कॉलेजला, काय नाही निवांत हाय. आज आम्ही पण गावी आलोय.
हा का? सुट्टी
सुट्टी आहे. आमच्या भाच्याचा आहे.
होय काय, मोठ्या नाही काय मग?
मोठ्यान असं नाही, घरातच आहे घरातल्या घरात पण पाहुणे वगैरे आलेच सगळी
हा हा, मग काय स्पेशल केलय आज बड्डे ला?
आज अ बड्डे स्पेशल म्हणजे, सकाळी पाहुण्यांना झालं, हे डोसा वगैरे झाला नाष्ट्याला.
हा
त्यानंतर अ, मग का नॉनव्हेज च केलय.
हा, मग बड्डे गिफ्ट काय दिलंय?
बड्डे गिफ्ट आता नंतर, त्याला सरप्राईज द्यायच आहे. हा सरप्राईज द्यायचाय, होय होय होय होय. तेच की.
मला डोश्याची म रेसिपी सांगा की, फक ची कन करायला येते, त्यानंतर मटन येते मला डोश्याची जरा रेसिपी सांगा की.
हा हा हा, डो डोशाला काय चार वाटी तांदूळ घालायचे.
हा.
एक वाटी उडीद डाळ
हा.
थोडे मे मेथीचे थोडे चार दाने टाकायचे, भिजवायचे.
म्हणजे किती सकाळी भिजवायचं काय, दहा
हा आज सकाळी भिजवायचे. आणि संध्याकाळी वा मिक्सरला वा सकाळी नाय दुपारी वाटला मिक्स भिजवले तरी चालतात. हा, आणि रात्री मग मिक्सरला लावायचे.
किती आठच्या नंतर का?
हा आठ नंतर लावायचे मग सकाळी काय पीठ फुकत मध्ये-
मग सकाळी त्याच्यात काय म्हणजे बेकिंग सोडा त्याच्यानंतर इनो काय टाकला नाहीर चालत.
अ काय नाही टाकायचे. नाही नाही काय टाकायचं नाही तेवढी डाळीमुळे पीठपणजे होते ना ते-
हा म्हणजे एकेकांचं कसं थंडीच्या दिवसाते- फगत नाही ना मग त्याच्यानंतर तर डोसा इडली एकदा आम्ही पण असंच केलं म्हणजे- इडल्या केल्या करायला तांदूळ भिजत घातला म्हणजे आतवडी डाळ जास्त झाल्यामुळे- पिडल्याच आमच्या आल्या नाही व्यवस्थित
हा हा हा
त्याच्यानंतर म्हणून विचारलं बेकिंग सोडा न इनो टाकला तर चालतय का
म ते कसं गरम गरमीच्या ठिकाणी ठेवायचं. जरी थंडी दिवस असला काय तरी त्याच्यावर झाकायचं असं पॅक करायचं.
हा मग गरम पान ठेवलं तरी पण चालते पेठ
चालते चालते हा ते वापे उभे ना असं कसं फिट फुकतंय ते चांगलं होते मग त्याच्या इडल्या हा त्याच्या आपण इडल्या पणऊ पिटात हा
आपे पण होऊ शकतात
आपे इडली हा दोन तीन प्रकार होऊ शकतात त्याचा
हा हा हा मग वॉटरफॉलला तन कुठे गेला का नाही
हा का पावसाळ्यात आता जाला नाही ट्र्रीपला त गेलो होतो मे मध्ये
कुणीकड
अ गोकर्ण मुरडेश्वर गेलो होतो
हा हां काय तिकडं बगायला चांगलंय
हो चांगला हाय आम्ही सकाळी चार वाजता निघालो सकाळी हा जाण्यासाठी नंतर तर मग आधी पॉईंट पहिला एक नदी आहे ती
हम्म
हा नदी तर असं छान आहे ते महादेवाचे पिंड वगैरे छोट्या छोट्या मोठ्या पण आहेत अजून झुलता फुल आहे
हा मग प्रायव्हेट गाडी गेलेला
हा ते झुलतापूर झाल्यानंतर मग थोडं याना पॉइंट म्हणून हाय
हा
ते पण छान आहे बगायला
बघायला चांगलंय मग त्याच्यानंतर काय म्हणजे काय घातलेलं फिरायला गेल्यानंतर
फिराय गेल्यानंत ड्रेस घातला होता दुसऱ्या दिवशी शी बीच वरती गेल्यानंतर मग पाण्यामधले समुद्रातले कपडे वेगळे फोटोशूटची वेगळी सगळं वेगवेगळ चांगलं झालं एन्जॉय केल्या कॅना
एन्जॉय केला मग
होय होय मस्त झाला मुलांना पण तेवढं वेगळं काय
हा मज्जा आली काय मं फिरायला म्हणजे दर मे महिन्यात जातय का तुम्ही फिरायला
दा जाणणं होतंच कुणी पण हा हॅलो
जरा रेंज मध्ये या की आवाज ये ना झालाय
आवाज येतो का
हॅलो
हा आवाज येतो का म्हंटलं हा हा हा
हा आला आला दर मे महिन्यात जातय का फिरायला तुम्ही?
होय होय जातो की मेमध्ये जातो आता मध्ये हेला. हा दिवाळीमध्ये अष्टविनायकला गेलेलो.
हा ते पण बघण्या बघायला चांगलं आहे ना जास्त
हा ते आठ गणपती मोरेगावचा मोरगावचा गणपती
म्हणजे ते मुलांना सगळ माहिती पाहिजे ना त्याची म्हणजे आपल्या काात तेन आता सगळी इन्फॉर्मेशन तेच आहे सगळे म्हणजे जे प्रसिद्ध देवस्थान ते नाही ते सगळ मुलांना माहितच काही जे आता
हा हा हा ते आठगणप. होय चांगले झाले त्या ग आठ गणपती शनी शिंगणापूर
हां.
अ शिर्डी साईबाबा शिर्डी मंदिर ते पण छानय.
म मुलग्याला सगळी माहिती तेन सांगितला काय समजावन व्यस्थ. तिथं म्हणजे त्या त्या स्पॉटला गेल्यानंतर हा हा म्हणजे कसं आता सगळं माहित पाहिजे न बाहेरच म्हणजे आपल्याला शिकायला पण ते त्यांना शिकायला त्यां सगळं तेच्या पुस्तकात
होय होय होय तेच के.
छान गेलेली ट्रीप आणि याच्या आधी अककुलकोटला देईन.
ह आधी पंढरपूर अक्कलकोट आणि तुळजापूर काय केलं नाही एका दिवसात वन डे ट्र्रीपच होती. आणि गणगापूर होय होय होय. गर्दी होती भयानक गर्दी होती. हा पंढरपूरला गेलो मग तुळजापूरला तुळजापूरला काय? हे सॉरी अक्कलकोटला काय गर्दी नव्हती.
हा.
दर्शन वगैरे छान झालं अक्कलकडचून
जालं काय व्यवस्े
हा मग तिथून गणगापूर
हम्म.
ह म.
मग त कोल्हापुरात काय आहे तुमचं बघण्यासारखं.
अ कोल्हापुरात पण आहे की महालक्ष्मी मंदिर टेम्पल ते छान आहे म्हणजे का? आहे त्याच्यामुळं.
माहाधवा रोड पण तिथंच आहे काय महालक्ष्मी टेम्पलच्या तिथंच.
माध माधवा रोड ला चांगला आहे म्हणजे तिथे पण मार्केट वगैरे सगळं चांगलं आहे.
हा म्हणजे तिथं सगळे म्हणतात की कपडे ते सगळ स्वस्त मिळते.
होय होय होय होय सगळं तिथच असे छानच आहे. बघा महादवा रोड किंवा आहे.
हा ते आम्ही एकदा रंकायला आलेलो मग तिथं पण आता म्युझिक सिस्टीम काहीतरी केले ना. रंगकायला बघायला तुम्ही गेलेला का ते बघायला
अ रँकायला नाय गेरी लोक हम. चांगले छान केले या आर्ष
हा मग तेच मध्ये आम्ही पण न्यूज बघितलेली कि ते म्युझिक सि तुमच काहीतरी रकयला म्हणून बघायला म्हणून म्हट आता तुम्ण कोल्हापूरच्या गावला आहे बोलायला म्हणून म्हंटलं विचारून तर बघया काय चांगलंय.
हा हा छान आहे रँंकायच पण चांगलं आहे.
हा हा त्याच्यानर हा ज्योतिबाचं ते पण जवळ आहे काय तिथून पण ना ज्योतिबा
अ हा जवळ आहे की जत पण जवळ आहे तथो
मग पन्नावा्याला सकाळी गेलेलं चांगलं की संध्याकाळी गेलेलं
पणणायला शक्यत पावसाच्या हचयात छान वाटत पण्ना होय तीन नंतर पण छान वाटतेंय आणि पावसाच्या वातावरणात असं सकाळी पण छान वाटते
तुम्ही कधी गेलेला काय मग संध्याकाळचं पन्नाळा्याला
ज्योतिबा करून पन््हाला वगैरे गेलेलो आम्ही
म्हणजे असं कि पावसाच्या टायमिंगला
अ पावसाच्या टायमिंगला पण वेळेत गेलो होतो हा गेल्या वर्षी गेलो होतो पावसाच्या वेळेला
हा मग बघायला छान असेल
मस्त ते बस वगैरे असतात तेथून बस मध्ये बसून फिरायला म्हणजे मिळतय हा युनिव्हर्सिटी वगैरे सगळ्या जवळ आहे आमच्या इथून युनिव्हर्सिटी जवळ अजून शाह पॅलेस वन हा कॉलेज सायबर हे चांगले आहेत कॉलेज वगैरे ख दिवाळी
हा म्हणजे आमच्या इकड हा आमच्या इडचे भरपूर असतात ना तिकडे शिकायला कोल्हापूरला जरा प्रसिद्धच आहे कोल्हापूर र जायज का
होय होय होय भरपूर लोक इकडे हे होतात मुलं येतात शिकायला मी घरीच आहे होसय पाय मी ब्लाऊज वगैरे शिवते साडी विकवाल
हा
माझं घरी पण काम आणखीन काय ब्लाऊज काय आता ब्लाऊज डिझाईन वगैरे बोटनेक वगैरे चालू असतात डिझाईनचीकडे होय होय होय होय घरी बसल्या आहे चांगलाय
करायला गेलेला कि नाही
कोणीड
कर्नाटकमध्येध्ये
कर्नाटकात तेच गोकर्ण मुर्डेश्वर कर्नाटकातच येतं ना
होय का नाही बघितलं आहे ना कधी ते त्यामु काय एवढं माहीत नाही हा हा
हम् हम ह
आणि विजापूर विजापूरला गेला की नाही मग
विजापूर गोलघुमट विजापूरचा ते हिला मध्ये ह्याला गेलो होत स्वामी समर्थ अक्कलकोट तेन ये य विजापूर वगैरे करून आल्तो
बय काय
ण हा गोल घुम
प प त्याचा पण इतिहास आहे क आपल्या पुस्तकात चौथीच्या का च्या पुस्तकामध्ये
पाच व हो ऐके
हा मग ते मुलांना दाखवायला पण चांगलं म्हणजे मुलं जास्त करून लवकर शिकतात ते सगळ पुस्तकमध्ये होय काय